हॅलो हॅलो काय नाही तू काय करत आहे बोल
हो का
हा तुझं झालं का नाही जेवण
हो मी आत्ताच जेवली भांडे घासले आणि बसली अभ्यास करावा लागतो रिविजन केली नाही आहे ना माझा पेपर बरा गेला हो तुझा पण होता ना
हा माझा पण होता काय सांगू काय क्वेशन आले होते ग
बेकार म्हणजे काहीच नाही गगं नको करू सांग सगळं बोल काहीच नाही म्हणजे म्हणजे जे वाचल ते काहीच नाही त्याच्यात
होना किती बेकार
म्हणजे क्वेशन पाहायचे लागीचे नव्हते मले काय वाटलं इतके क्वेशन कोण प्रत्येक डि कंडिशन तोंडी पाठ केली आणि त्यातला एकतही इल बरं आला तर ठीक आहे त्यातले झाली पण वेगवेगळे असे घुमून फिरून विचारले नाई ना
हम्म जाऊ दे बाई एकदा हे उद्याचा परवाचा पेपर जर झाला बस मग फिरायचं आणि मोकळ हो ना चल ना. कुठे कोण कोण चंचल सलोनी हाव ना येऊ ना.
मग आपण जाऊनच चोघी जणी
हो कोण हो जाऊन मग
अमरावजी दोन तीन पाऊ गार्डन वगैरे मस्त त्याच्या घरी इर इर् म्हण. ति दिसाच म्हणला आता पण मला असं वाटत ना सलोणीच्या मनात हाय म्हणून ह्याच.
हा.
तिझं असं हेच नाही चालू काही चंचल म्हणले नाही डबल. ह. जाऊ ते पाहू नाही तर ह आपल्याला दुसरं ठिकाणं का कमी झाली काय? डबल आपण आपलं म्हणजथ कोंडाळा आहे का नाही. ते कोंडेश्वर ला जाऊ खूप मस्त फोटो काढून
हो आपण काय दोघी जणी गेलो तर म्हणा तुम्ही तो कशा इंटरेस्ट न देवाचे तर कशातच नसता म्हणा मग आम्ही काहायला बोलू म्हणा.
मग बाकी काय म्हणतो ते मी ह फार्मक्स स्टडी झाला तुझा?
नाही ना काहीच नाही झाला त्याच्या तर ड्रग वग सगळे किती अवघड येतं पण
पॅथॉलॉजी पॅथॉलॉजी कर मग म्हणजे पॅथॉलॉजी करू म्हटलं जसं.
हम्म पॅथॉलॉजी आज करावी लागते अंन अंन नई. पॅथॉलॉजी आज कराला लागते आणि जेनेटिक्स करायला लागते उद्या सगळ दिवस
सगळ्या दिवस थोडे पार मकल्यारे मी तो आण्टी आण्टी वाचून घेणारश ती तो आसंल विशाल बगतो अनलेक. कारण की एवढ टें्शन झार परत ह्यो आप पण जेवढं वाचलं तेवढं जास्त येतं तेवढ येतच पेपर मधी काय करणारे ज्याचा अभ्यास झाला त्याला ह. प्रॉब्लेम नाही झाला तर हाच प्रॉब्लेम मग काय फायदा आहे.
हा ना.
हम्म मी बॅग घेतली नवीन तर माहिती का?
नाहीय ग.
मी घेतली ना अशी पण नाही मोठीे वाटत नाही कधी जास्त पोरी असंच म्हणतात.
काही नाही त्या पोरीकडे काय लक्ष द्याय लागते ती तिला वाटते की नाही बघ. म्हणजे तिच्या सलोनी रमडलं म्हणून थोडी तिले तर आपण मगले म्हणायला पाहिजे की नाही बा तुला हे टीशर सुद्धा नाही दिसत ते नाही दिसत तू हा. हाफ काउून घालते मागून कशी दिसत तिला आपण काही बोलत नाही मग ते डायरेक्ट बोलतात.
हम्म जाऊ दे आपण काय फायदा आहे बोलून त्याला
हम्म.
तुझी बॉटल फुटली असं ऐकलं मी
हाऊ ना हो ना माझ माझी बॉटल फुटली. ज्या दिवशी आणली त्या दिवशी
काय फायदा ये. मग बाकी दिदी काय म्हणते दिदीच कासाज
दिदी काय नाही म्हणत जेवण खावण झालंय आमचं. आलूची भाजी केली होती तुम्ही?
आणू चा आलू आह.
हा काय सेम झालं मग
हम्म काही कामं गेम करू लागत असती की नाही दीदिली
हाव करत असती ना आल्या बरबर सईपाक केला.
हो ना है. तुझे म तुझे तू हे सग कारना माहिती म्हटलं मला दिदीशी बोलली मी मगाशीच
हा. सपक् हा. हो आमचे आमचे मी माझी मैत्रिणीण ना अंजली
हम् हम्म
हम आ हमी इल्ली मस्त मैत्री नि हाव
हो का मला माहितीच नव्हतं.
अ उले खूप छान मैत्रिणीत आहोत म्हणजे असं पक्क पक्क अन् मग आम्हीस्
पक्क्या पक्क्या आहे पण तुम्ही फालतू गोष्ट भां्यकान करता मग असं मी ऐकलं की हो अशी छो्या छोड्या गोष्टीन तिच्यावर फुगून बसते.
ते तर चालतच राहतात आज काय केलं माहितीय का तिनं आज काय केलं. हम्म ते सलोनी आणि चंचल बसली पली कोण? ही अलीकून बसली ममला होय पलीकड अलीकड सरकली लगे अलीकड लली बसू दिली मी लगे सीट वर द्या.
नाही ते काय झालत माहिती का ति मग सांगितलं ते काय झाल. तर मी बॅक काढायला गेली आणि मग सर्वनि पलिका सरकार पाहिजे ना जर असं. म्हणजे तिर माझ्याच उतर बसणार आहे म्हणू कोण? मग कि सरकारची तर सरकलीच नाही मी म्हट बॅग काडून सरकू तर तेवढ मनष बसली म्हणून नंतर म्हटलं नाही कि दोघे कुड बस. अस नाही तर मग नंतर मग त्यासाठी तुला सिटू बसण्यासाठी मी थांबली मागच मगी इकडनं बसली ना तर काय तर पोल बसून घेतलं तिथं.
हम्म
हम्म त्या दोघीपैकी जर एखादी अशी अस त इिकडे तिकडे बसणार तर म्हटलं असं मी येताना पण अशीच बसले जात तच बसली.
हम्म
हम्म
आणि उद्या उद्या जर नाही नाही नाही उद्या उद्या नाही का पट ण सीट वर बसायचं आणि तिनं जर म्हटलं. कि मी जाडी होऊ मग बसाय य नाहीसं आमच्या डोकशा मणा जाई कुणीकडे आम्हाला नाही सांगायचं मला म्हणजे तिनंतर माझ्याकडे पाहिलं की नाही ब तू बार. विकून बस म्हणे हो म्हणज काय बारकी आहे तर कुे जायचं का?
काय नाही मारगी मग मला कसं बसतल अ बसता मी तरी जव्हाशी उंच तरी बस.
मी तर नाही म्हणे मी तर म्हणजे सरळ चंचलली उठव म्हणा तुही माैत नाहीती सक्ी
हम्म काही कोणाचा दोघी शक्या नाही करण किच्या फाल हेचथे तर कामला टाइमपास दोन वर्ष सा बस. फक्त चुकल्या मिेळा म्हणून त्यायच्या बस. हम्म बाकी काय नाही दयचं असं. मग बाकी तब्येत कशी तुझी
माझी तब्येत तिले काय होणार आहे आता दोन दिवस झाले की मग फ्री झाली कि मग मस्त तब्येतटनाटन आज आणि उद्यापर्यंत आणि अभ्यास करावे लागते.
बस आज रात्री करायचा पाहिचट हो तर होऊन जाते आजच आणि फार्ग हो सकाळी उठून जरा असं फार्ग घेऊन वाजायचं पटपट. आणि नंतर फार माग ठू वा असत असायचं. मग परत रात्री झोत की एक ओव्हरव्ह्यू करायच पूर्ण आणि ज जट. संध्याकाळी वाचायचं मोबाईल मधून पूर्ण फक्त वाचून घ्यायचं जेनेटिक्स म्हणजे कसं कन्सेप्ट. लक्ष तारीख आप मनडू शको.
एकदा जर लक्षात बसलं ना तर ल लिहिता येते बस.
हा आणि काय जेनेटिक्स चे फक्त तीनच क्वेश्चन येतात ना एक पास मार्काचा आणि बाकी कि दोन्नंद मार्काचे तव टेन्शनच नाही. पण ते सेंटरर पण बरोबर सांगतच नाही यार समजून.
हो ना काहीच नाही सांगत मग आणि यावेेळेस माहिती का? यावेळेस- आणि यावेेळेस आपण एम सी क्यूच्या पेज वर नाही का रोल नंबरही नाही टाकला सीट नंबर.
टाकत नसतो. पण यावेळेस टाकला ना.
आं. नाही टाकला म्हणजे त्या सीट वर नाही ना आन्सर सीटवर.
आणि शिटवर नाही टाकला शिट टायं कामम ऑलरेडी छपून दि न होता ना. त्याच्यामुळं टाटा च काम निवडलं.
नव्हती.
सीट नंबर ऑलरेडी छापून आलेले होते ईथं खाली.
नाही तिथे नाही आत- मध्ये जे एमसीक्यू आहे ना? त्याच्यावरी नाही का भरत आपण बॅच नंबरस-
नाही ते नाही भरत आपण. कधीच भरत नाही. नव्हते भरले. फ फर्स्ट सेमिस्टर भरायल्यापासून नाही भराव लागलं आपल्याला ते. फक्त क्वेशचन नंबर वन टाकाव लागतय आणि खाली यावं लागतय. आणि बाकीचे मग क्वशन नंबर, तू पाहिले का बरोबर क्वशन नंबर टाकले का आता? क्वशन नंबर ए बी सि डी - वगैरे.
कधी?
चेक केलं का जसं शेवटी? की बा क्वशन नंबर बरोबर टाकला का? त्याच्यातले चार बरोबर लिहिले. का तीन बरोबर लिहिलेले का असं.
तेच तर मंग. तेच त टाइम नाही भेटला मले.
चेक करा, चेक तरी ओव्हर व्यू करून घ्यायचा हो नंतर. कारण की- आपल इकडे तिकडे हुकलं कि डबल मग खोडून आपल बरोबर तरी करता येत तिथंल्या तिथं.
हो ना. तेच ना म. मला अस ध्यानातच नाही बसलं.
मी तर अर्धा घंटा, मी भरभरा भरा पेपर लिहिला. हां. टाक - ण टाचेल बरोबर. आपणइथे हलगर्जी पणा करत नाही. पण एखाद वेळेस झाले- कून मग मी माग पाहिल होत तुझ्याकडं. तू पाणी पित होती तेव्हा. म मनात म्हंटलं होत. किती बेकार पेपर आलाव.
नाही मॅम बोलल्या तुला पाहिजे का पाणी? पाण्याची बॉटल लांबवली होती मी.
नाही. पाण्याची बॉट, म मंग मी लगेच- पुढं पहावं म्हटलं. कुणी पाहिल तर कसं? मग मग मी म्हणणार होते
फिलिप. मला वाटलं तुला पाणी पाहिजे. म्हणून मी पाण्याची बॉटल लांबवली होती.
नाही नाही नाही मी ते नाही प पाहिलं पाण्याची बॉटल लांबवतानी. फक्त तुझ्याकडे पाहिलं मनातल्या मनातं म्हणलं किती बेकार -
हम्. आणि मी, मी हे करत होती. पाणी पित होती. लगे दीपक- म्या म्हणले तू पाऊच नको म्हणलं मले. माय पाणी नाही पीता येतंय म्हणलं मले.
दीपकनी माझ्याकडे पाहिलं मई नऊन मारलो एवढं काय लगेच.
हा. नाई पण निलेश किशोरलगे किशोर-
हो त्या क्लासचा किती लंबा लांबा क्लास येतो.
हाव ना. माहिती आहे का? किशोर लगे टाइम म नाही. स्टार्टले की फर फर फरफर फर- लिहायले चालू केलं. हाव ना. हा. लिली पण होती.
हम्म.
मला हसू यायच दाबलं असं काय झालं म्हणलं किशोर?
त्यांच्याना सांगितलं मागून सरांनी स्टार्ट केलं म्हणून. हम्म. छोट्या छोट्या गोष्टी कशाला जळायचे? काए? जाऊ दे दोन वर्ष कसे पण काढायचे. परत कस आहे? परत- त्याच्यासोबत कुठे आपण ड्युटी? तर मी करणारच नाही. माझ्या घरचे मला करूच देत नाही. ड्युटी माझ्या घरचे म्हणतात तू संभाजीनगरला जा तू काय करायच असल तर, नाहि तर आपल्या इथे कर. वाशिमला तर
हा
बस हे दोन तीनच ठिकाण मला अमृतीच जाऊ देत नाही कारण कीगप्पाला अमृवती म्हणजे. अशी कोणा नामच तिकडे एवढं तं आवड तु नाही.
आमचं तर कोणीच नाही.
आमच संभाजीनगर मध्ये हाय वाशिम मध्ये ये बुढ सगळं आमचाच आता मस्त पालखी आहे त पाहत अस रोज विठ्ठलाची.
हा.
विठलची पारख मस्त विठल.
हो आता तर मस्त लगे हे चाललेले ते.
पंचवीस तारखेल एकादशी आहे आपलं चोवीस तारखे प्रॅक्टिकल आहे आपलं.
कितीला कितीला आहे प्रॅक्टिकल.
चोवीस.
चोवीस आणि अजून.
मग पंचवीस सव्वीस नाही सुट्टी आहे आपल्याला पंचवीस सव्वीस सत्तावीस लोक. चोवीस ला आपलं प्रॅक्टिकल होऊन गेलं एका दिवशी क मग पंचवीस आपल्या जायं काम नसते सव्वीस सुट्टीच आहे. आणि सत्तावीसल. सत्तावीस ला हा सत्तावीस प्रॅक्टिकल राहा आपला जायं काम नाही. मग जर ना तुझ्याकडे काम होत. तर मग थोडस मला मदत करशील का.
काय?
असच होतो.
काय?
होत ना एक नंतर सांगन ना तुला आता दहा मिनटे कमप्लीट झाली.
आत्ता सांग ना.
नको नको तेच ग आता मला आपल्याला ह माझ्या समतकलांचं काम करून आहे मला त्याच्यासाठी हर ते बघू ते आणि खर पा
अं.
काय आहेख. बावीस जुलै ला.
हा बावीस जुलै याच महिन्यात लक्ष्मीचा बड्डे
हो बालसारखेलंच येई काय म्हणे का ती ये म्हणूनकडं.
नाही नाही नाही मला धनात देसो.
हा दे ठीक आहे ठीक आहे बरं जर ठेवते मग मला अभस करायचा. ठीक आहे बाय.
हा.